एका गोष्टी आता हा कुणा सर कुठ सर तुम
मी घरी सध्या
ख
ह हा
डिस्प्ले होई म ऐकून डायरेक्टमज बाहेर मधला जरा म्हची पपली जर ले तुम माग का चालूय विजयामय डाऊनलोड केला
स केता आता अपडेट झालेला आहे अपडेट करायचामकडला
हो का घेतलं का नडवाळ तास
रयलप घेतलेला का आपण ते आता जुनं रयलपस सध्या ननव आला नाही
कोणता लागला
कावी आला ना रूटचो नारोटाच्या येल पुढच्या म्हणजेि सीजन संधला सात दिवस
ण बसली एक ना प ना म ह नाही ना पाहिल नाही
सांगतो तो स्टोरी काय
ब बा काण मी
हो अ तू पैठ कायच माहिती आहे का
हम्म
ह पहिल्या एपिसोड मध्ये काय होती की हे जे आपलं नाल उठ असते दाखवतात कि बा ज अनाथ आहे अनाथ म्हणजे काय आपलं
अर डायरेक्ट लावर
हा हो तेस स्कूलमध्येध्ये निंजे अकॅडमी रा त्यानी फेल होते
ह
ते फेल हो दे तर मग ते त्या पास करायसाठी नाही पास व्हासाठी का नाही त्याला माहिती होतीिकणी जे विलन राहते ते त्या विलन टीचर राहते तर ते म्हणते स्कूल चोरी कर
अरे कोणची स्टोरीर बणार
अर मी नारूट पहिला वालात नाचिकचे सांगाारू श्रिपूदर म काय होते शिपूदर मध्ये हे मोठं होते नारूडो सासकी तर पोन जाते ना एंडिंगने नारूटच्या त ते आपला
ॅच आपलाॅड मम पा चला का बेब ह एवढ विष
हा ते आपलं काय वाल्लं ना
हो ते भारी हो हो तिन सीझन
हो म पाहिले त्या ते पहिले कायचे फाईट होते याच्यासोबत टायसर सोबत
हम्म, सीझन वन काय एवढं भारी नाहीत सीझन थ्री यायल्यात.
हो ना सीझन थ्री मध्ये मग ते कायच ते हे तुटते ना मेंदू तेन.
हम्.
ते नवीन नवीन म्हणजे ते डबल म्हण त्याचा फॉर्म जाते सगळं.
पंचवीस पंच हम्म. नवीन दोन-दोन वेप घेतेति.
ए अल्या अरे तो ह्यो काय तर नाव होतं?
हम्म ड्रॉनझ
काय तर ड्रॉनझ नाव होत त्याच
हम्म बर. अजून काय खोलीच्या बाहेर आता हेच व्हीडिओ
आता काय तेवरा काम करायचं आहे.
अवघड आहे मायनस मध्ये गेलसं.
हा ते हारते बी किती म्हणजे त्याचा वेगळे तुट ते म्हणून हारले नाही तर हारलं नसतं ते. त्याच्या सगळ्या ते पॉवर म्हणजे असं वाट ती सगळं कॉम्पिटेच गेला काय?
हावरा करता फक्त टायसन जरा बालिशच हाय. हम्.
होता आ्म्ही पण कर ते एंडिंग मध्ये हाव ते रेत ते अंतर वीधी त्याच्या दादाजी नाही जलता वाटते कोणत तरी ते बुलेट्टीच्या रॉकेटमध्ये राहायते ना वाटते.
हो ते त्याच्या मित्राचा होता.
पाण्याची चष्मेवा होतं ना कोणतरी वारकरी
ते कायतरी दुसरंच होत पोरग. अजून समजले नाही वाटतं पोरग ते पोरग कोण?
अता हे पाहिले का? आपलं निंजा हातोडी.
मी निन्जा हातोडी काय जास्त पाहिल नाही.
काय ते हेच्यातनी हे असते माहित हाय? हे आपला गोगा असते गोगा हे आपला. गोगा राह ते एक निजा आणि एक ते कोणत तरी अजून एक असते कोगा. कोगा आणि गोगा. निंजा हातोडी आपला कोगा हाय का? कोगा आलाय अ हा आणि आपला माराजिरा हाय ते.
हमं.
तर ते राहते कोगा निन्जा. हे जे म्हणजे हेवाले रहतेत कोगा गोगा ते जुन टेक्निक वापरतात. आणि हे आपले जे गोगावाले काय तर गोगा काय नाव हाय त्याचं ते. ते वापरतात नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे जे ते त्याच
ते काय? काय चाललय त्याच ते. हातोडी घेऊन
हा ते हवे याच्यासारखंच आहेत ते हे पाहिजे ते एक सो आपला निंजा हातोडी, दुसरा डोरेमॉन.
हे
हा हे तीन सारखेच होती ते परमॅन
परमॅन आणि डोरेमॉनचा युनिव्हर्स एकाच फिक्स होत.
हो. डोरेमॉनचं भारी होत रे ॲनिमेशन
डोरेमोन चा कोणता पिक्चर पाहि
माग ते नाही कर ते जादूचा जादू म्हणत
तीन तेे तीन तलवार बाजुला
काही नाही ते नाही.
हा ते मूनमध्ये जातात. त नाही बाम लहानपणी मला व्यू वाटायचत नाही बघा. तिथे ते माग नाही लागत का हे जात जर्दी दुननी मी आणि हे मागं लागते याच्या ती ते बुधनी राहते काय राहते ते ते त्या टाईम मशीनच्या मागून राहते आणि मग हे जसे चंद्रात नाही जात यायचं ते काय म्हणतात
स्टोरी भारी पण ते
स्टँड बाय मी पायला होता दोन्ही पाहिले होते स्टँड बाय मी.
होत असतील क्रॉप काय.
ते क्यओ क्यओ राहायचे म्हणतात ते. ते झाडावाला ते झाड येता. झाड उचलून घेऊन जातात ते वाला पायला होता. हम्म.
काजून ते तीन स्र्ड मॅन ते तर ल फेमस आहेला का इ
हा मल मलगा एवढं आहे ना वाटल. सो रुपयाला.
आणि एक गॅलेक्सी ट्रेन होती त्या तिथे
ते असंच.
हो चांगले हो त्याचे पिक्चर चांगले राहते एकतीश हिंचंदचा बी होता.
सिंचन तर मग एक दोन आवडली म्हण त एक पहिल्या होतात तू सायकलवाला
हो. म पायल नाही म एक पायल आहे त्यांनी गावते माहि का याच्याकडे जादू पव राहिला. ते सुमित आणि सुमित च्या घरी पाहाला होता मी.
ते. पोकेमॉन कोण आहे पोकोमॅन.
ज्योताण पाहत असतो दोन तीन सेकंड म्हणे पण तीस तीन चार मे जेवढ्या वेळ जेवल जेवढ वेळ.
त्याची पॉकिमॉन म्हणज ये ना पाहिले पिक्चर पाहिले वाटत.
पिक्चर बी पाहियला आहेत माहि ते म्यूट्यूवाला पाहिला होतात म्यूटू ते राईज रा काहीतरी असते तर ते सगळे लँडवर जातात म्यूटूच्या ते. ते पिकाचूरचे ते एक लोन राहता ते पिकाचूर म्हणे पिकाचू पिका दिवस विक्रारते पिका
सगळे पिक्चरते एकच कॅरेक्टर दाबि ती नसते क ती ओडतेी कोत बखम म्हणाते.
अरेहान मग ते म्यूटो आहे म्युटो जेेत ते म्यूट. ट्रॅन म्हनल असते आपल्या ये ना कामतात ते माणसाना बनवल असते म्यूज असते ते नॅचुरल बॉर्ण असते. मिचू का मी काय म्हणत माहिती का हा मिक आणि हं सगळ्या पोकेमानचा अनसिस्टर म्हणजे म मीकड सगळ कोणता बी पोकिमान म्हणू शकते
हम्म तिच्या त
म्युझिक ह म्यूच जे डीएन ए आहे ते सगळ्यांनी म्हणजे कोणता बी बोगा ठेवत ते.
आपल्याकडे ने एक पोके म्हणून इथे बसले डॅनी.
हाव हे ते नाटक बर मै छोड राहा हु.
काई करतात ते जास्तीत. अजून कोणत कार्टून वगैरे. ते असं बंदुकमध्येध्ये काहीतरी ठेवत जाय. मग ते मोठं होत जा.
ह रेव कोणड का?
नाही तसंच काहीतरी होत लहानपणी पाहाच जाय.
ते ब्लू आणि राज आहे एक रेड राज आहे एक हिरवा राज आहे. ते रिूकड नव होता ना.
ह हा हा
ते माणसाातच होत ठिवकोंड सोनिकवर लागत नाही.
ह आपपल्यार पावर रेंजर पन
हा ते पोरांना पोरांना पाहील नाहीला का मला ते र कुंड सापूनच मिया पाववरीनले जास्त पाहिला नाही.
आपल्या च पायात कारीन
काय राहील?
सववीस ब्याशी सववीस ब्याशी.
सर्विस बॅन काय?
नाही रे पासवर्ड. ह
मला वाटलं त्या मोबाईल मध्ये ते हेच आहे काय. सववीस बँड आहे तो आय जीचे बँड
बहि
आता नवीन मोबाईल केतला म्हणार आता
आणिनिर् सुरू होच्यात जास्त बोटवा लाग पहिला पंचाव मध्ये
कोण नामबाल आहे.
टिंग टिंग. वा न दोडतंत काय का?
नऊ हजार जातले का मग बरं आहेला ग मले घ्यायाचा विचार चालूय सध्या. म्हणल गेम साठी- याला महटल याल फोटो काढयसाठी अजून काही च नाही. चांगलं मल अनष्ट आय पोण घ्याता कोणत तरी.
आयफोन ज प्रोसेसर ति आहे स्टोरेज. लक्षात ठेव हे. मला वाटत कॅमेरा सुचा हाव
फोटो किती म्हणजे? आता तू एखादा फोटो काढतात ते किती एम बी चा जाते?
हम्. अरे. चार पाच पर्यंत.
जर का मले रील वगैरे बनवायची असली तर मग?
तेच ते रिलंच फोर के मध्ये जाते.
म्हणजे
म्या टाकलाय तर रिप्लाय नाही आला. हाव. मी टाकलय- आपल्या मोबाईल
हो मोबाईलवर तर करता तेच. पण ते आपल्याला आता त्यातन एडिट वगैरे- लावाय लागतील ना?